हॅलो.
हॅलो आवाज होल ना.
हा बोला की हा याय लागले आता. काही नाही बसलोय.
ह.
हॅलो हां.
ह जमते नागल का.
तुमचं काय चाललंय.
आणिनी सवपाक. तर पाकत अजून थोडं बनवायचंय थोडं बनवले. चालूय अजून हो म.
आज वेळ झाला काय?
आज जरा सा थोडा वेळ झाला संडे त्याच्यात आपलं चालतं होत निवांत सगळं. त्यामुळे थोडासा वेळ झाला होय
बाहेर गेल तो जरा आत्ता आलोय मग थोडंफार आहे सकाळचं वरण तेवढं करायचंय डाळ घातली आहे तर झाल्यावर मग फोडणी टाकायची
होय माझं पण तसचं हाय म्हणजे थोडं आहे सकाळचं त्यात मी सकाळी एका कार्यक्रमाला गेले होते असं पलीकडच्या लहान बाळाचं एका बारसं होतं
हा हा हा
तिथं गेले होते मी मग बनवलेलं हे मी कुठं व्यवस्थित सगळ्या आणि खायय नाहीत संडे म्हटल्यावरती आपलं काय तर काय तर दुसरं खाल्लंय आपलं त्याच्यात खाय नव्हतं मग शिल्लक असल की ते कळत नाही करू किती ताज आणि काय करायचं कुठलं कि होय असं झालंय तरी पण आता काय तर नॉर्मली म्हणून थोडस हे लावलय आता हम्म ते काय म आता
आम्ही असं काहीतरी थोडं थोडं असलं की नाही मग नाश्ता काहीतरी उपीट हो यस करायचं आणि सोडून द्यायचं असं असते आमचं
पदार्थ म्हणले ना मग म्हणतात की ते सकाळचं खायाचं असतं आता खात्यात असं बोलतात मग
नाहीतर मग फोडणी भात वगैरे मसाले भात तेन करायचं आमटी वगैरे केलं तर
मग ते म तस भात वगैरे मग असं कधीतरी मग करतोय कधीतरी म्हणण्यापेक्षा आवडीनं असं करत असते मी वरचेवरर कधी कधी तरी मसाले भात वगैरे ते परत सगळ्या भाज्या घालून वगैरे पण असतंय चालू ते बघ छान वाटतं कधीतरी तसं करून खायला
होय आणि रोज म्हणजे एक दो घजण नाही जेवलीत मग स्वयपाक राहतय त्याच्यामुळ किती करायच काय अंदाज लागत नाही मग
झालं मी ते म्हणजे बारशाचा कार्यक्रम म्हटलं की मग ते लेडीज म्हणजे आपणच एकट्यानं फक्त जाया पाहिजे मग त्याच्यात ही घरामध्ये दोघं तिघं जण त्यात काल एक भाचा आलाय मग ते चौघं जण मग तेनी त्याच्यामध्ये पण मुलगा थोरला मुलगा तो आधी येणार नव्हता नाही होय करंत त्याचा मित्र कोण आला मग तो आला मी करताना जेवण ह्या सगळ्यांचं केलं मग त्यात असं शिल्लक सगळ्यांच्या हेनं शिल्लक शिल्लक केलय ते जेवन ते तसच राहिले भाकरी राहिली भाजी आमटी सगळं जेवण ते शिल्लक आहे
हम्म हम् आणि एकदा दुपार च्या वेळेला अस बाहेर मसालेदार काहीतरी खाऊन आले की मग
हा मग माझं तेच झाले मला एवढी म्हणन्या इतकी भुक नाही आणि आहे ते शिळं त्यांना द्यायचं मला आता कसतर वाटालय आणि काय करू हा मोठा खरा प्रश्न पडलाय आता होय म
काय मा आणखी आज काय ब संडेस काय म आज फिरायला मग असं म्हणजे
कॉलेज मधल्या फ्रेंडस सगळ्या भेटायचं ठरलेलं आज
आज हा म्हणजे गेट टुगेदर
अस काय नाही बाहेरच दोघी तिघी मग दिवस सगळा तिकडंच गेला
छान तसं बाहेर छान तस छान वाटतंय सोडा खरं असं म्हणजे कधीतरी असं आपण आपल्या मैत्रिणीच्या सोबत भेटणं करणं माझी पण माझे पण फ्रेंड्स असतात, आता गेल्या महिन्यामध्येच अ गेट टुगेदर झाला आमचा सगळ्यांचा.
हा हा हा. सगळे असं सेटल झाले असतील, मग आपापल्या हेच्यात?
त्या हा म्हणजे कोण काय करतय? कोण काय करतय? हा आणि का कोणी वा हाऊस वाईफ असच कि, म सगळे जे ते जेच्या जेच्या हेच्यात हाईत. संसारात लागलेले आहेत, हा मग आता सगळ्यांच्या जरा असं म्हणजे सगळ्या पूर्ण हेच्यामध्ये म्हणलं तर मी आणि अजून एकटी मैत्रिण हाय आमच्या दोघींचीच लवकर लग्न झालेलीत, ह्या सगळ्यांची थोडी लेट लेट झाल्यात हा आणि
नाही त्या मध्ये मध्ये म माहीत सगळ्याची ठरलेले गेट टुगेदर देईन पण मला त्यावेेळी जाता आलं नाई, ह्या सगळ्या फोन करून मला ओरडत होत्या आली नाही म्हणून. माझी जरा तब्ये जराशी ठीक नव्हती आणि माझी एक म्हणजे असतं ना आपल्या सगळ्या फ्रेंडमध्ये पण एक बेस्ट फ्रेंड असते, तशी माझी एक बेस्ट फ्रेंड हाय हम्म म तीच कसं तीच बाहीर हाय म्हणजे बाहेर असते ती इथं नसते आणि तीनं मॅरेज म्हणजे झालं होत लग्न, पण नंतर तिचं जरा हे झालं‌. तीनं काय नंतर ते कंटिन्यू ठेवलं नाई लग्न. ते ती मुळ आता था म ती जॉब वगैरे करते, पोलिस हाय
हा हा. होय, कुठं असत्यात त्या मग आता?
हेला म्हलाडमध्ये असत्या तिकडं हम्म गोव्याच्या तिकडं भागात म ती पण मुळात कने त्या दिवशी होती आजारी, ऍडमिट होती दोन तीन दिवस आधी ती. पण गेट टुगेदरला मी ही येणार भेटेल म्हणून त्या हेनं ती आली आणि आल्यावरती तिला त्यावेळेला मी दिसाय नाही म्हणल्यावरती, माझ्या संग फोन वर दुसऱ्या दिवशी बोलनां. मी म्हणल काय झालंय तू अ म्हणजे मला पण कळे‌ना ही का बोलना झालीये ते. अचानक काय झालं मग तिसऱ्या दिवशी चिडली दिवसभर फोन केला, उचलना मला पण काय समजना. मग दुसऱ्या दिवशी तिला परत फोन केला, म्हणलं काय झालं? तर मला म्हंटली तू आली नाहीस म्हणून मला राग आला. मी तुझ्यासाठी एवढ्या लांबन ट गाडी आणि ती स्वतः ड्रायविंग करत आली होती आणि.
आजारी असून?
आजारी असून म ओरडत होती, मग जर असं काय असतय ना मैत्रिणीच आपलं मनवायचं.
साहजिकच हाय तेवढं.
म जरा असं बोलून हे करून मनवून तिला मग आता तिला कन्व्हिन्स केले आता सांग बोलिये तिला ये इकडं घरी आपण हा राहायला माझ्याकडं दोन दिवस तेन असं म तिला कन्व्हिन्स केलय आता. तरी पण तिचं जरा असं चालु असतंय, तू आलीस का? मग आता झालेल झालं म्हटलं पुढच्या वेळी बघूया पण सगळे भेटूया
असं घरातल लई वे-वेगळे असतय आपलं आणि कॉलेज मध्ये सगळे एकत्र असताना भेटलेलं ते वेगळं पडतंय. हम्म हम्म हम्म.
सगळ्या मुली वगैरे तेन भेटत होत त्या बोलते आता असं झालं ना, त्यांच्या जास्ती मुलींच्या कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसल्यामुळे आता ते फोटो वगैरे बघितलं तर मला त्या मुली देखील वळखना झाल्यात. लई खूप म्हणजे खूप टाइम झाला. खूप टाइमिंग झालं ना एवढ्या मधला काळ खूप गेला आणि मी पण माझ्या सगळं आपल्या सगळं माझं पण चढ उतार सगळं रुटीन जीवनाचं त्यांच ह त्याच्यात कधी कॉन्टॅक्टच नाही करता आला कुणासोबत काय. कारण कस लग्ना लग्नानंतर प्रत्येक मुलीच्यात चेंजेस होतात होता. तर खरं पण म्हणजे प्रत्येक मुलीच अस लग्नानंतर चेंजेस होतात म आणी असं वाटायचं अरे च घरात चालते का नाही जास्त कमी बोललेलं‌. कुणाला आवडेल का नाही ह्या ह्याच्यात मी माग अस हा म्हणजे ह्या अशा ह्याच्यामध्ये ना आम्ही म्हणजे हेच केलं नाही असं जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहिले नाही आणि आता जरा थोड्या थोड्या हे झाल्या आता आता बोलतात म्हणजे तरी पण थोड्या कॉन्टॅक्ट मध्ये थोड्या ज्या बाहेर कॉन्टॅक्टच्या बाहेर गेल्या तर गेल्यातच नाहीतच त्याच्या हो पण छान झाला होता गेट टुगेदर शिक्षक पहिले वगैरे बुोलवून घेतले शाळेत असं शाळेत वगैरे तिथं आणि समजत होत सग हा म्हणजे थोड म्हणजे काही शिक्षक आता ह्याच्यात नाहीतच आता हे झाले एक्सपायर झाल्यात आणि काही शिक्षक जे आहेत त्यांना ते शक्य मग हे करून बोलवून घेतलेलं सगळ्यांना इनव्हाट केलंत
हा हा
हम्म छान गेम्स वगैरे घेतलेले ते व्हिडिओ टाकलंत पण नंतर मलाही वाटत होतं की अरे मी जाय पाहिजे होत असं बघून वाटायचं पण माझ पण हा आणि असं दुसरं असं काय आजारे पण असल तर मग गेलेस ते ठीक होतं पण माझा पण मी ना म्हणजे असं हिला जात होते जिमला जात होते आणि जिम मध्ये माझ्या पायाला क्रॅम्प आला होता मग हा व्यायाम करताना बरोबर जिम मध्ये माझ्या पायाला डाव्या क्रॅम्प पायाला मला ना उठ उठता बसताना त्रास होत होता आणि उठता बसताच येत नव्हतं मग मी तस म्हणजे कसं वाटतं एक तरी दोन हजार नऊ साली आमची त्यावेळेची बॅच आम्ही आता ह्या वेळी भेटलो हा हा म्हणजे सोळा स ह सोळा सतरा वर्षानंतर भेटताना आपण समोर क नाही म्हणजे असं एक छान म्हणूनच कायत भेटय पाहिजे ना
होय होय.
आणि असं काहीतरी दुखापत घेऊन आणि हे करून भेटणं मला पण ते हे वाटत म्हणून मग ते नाहीच गेले मग आता परवा चालू होता आणखी एक दिवशी अशाच आता आला अस की गावाकडे यात्रेला वगैरे ह्याच्यात त्याच्यात भेटूया तेनं असं यात्रेत वगैरे पण
म्हणजे सगळे गावात एकत्र म्हणजे गावाला कस लेडीज एकत्र आल्या तर भेटता येते पण जेंट्स तसं नसतय जॉबला वगैरे गेलेत तर मग
हम होम
वगैरे नाही असं मोठमठ्या सणाला तेवढं
हा म ते ह्या सगळ्या जणी यात्रेला म्हणजे कसं म्हणजे त्या गावची यात्रा असली की त्या सगळ्या माहेरवाशीन मुली सगळ्या येत ना तिथं त्या हे सगळ्यांच आल होत पण आमची शाळा होती ती कशी होती पाच गावच्या मुली शाळेत होतो आम्ही आणि एका एका गावच्या यात्रेची एकता भीतीला वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या यात्रा म्हटल
आणि म्हणजे एवढी जवळ जवळ घावय तिथं?
हा जवळजवळ म्हटलं तर आहेत म्हणजे चार पाच चार पाच किलोमीटर अंतर ते आहे पण शाळा बेस्ट म्हटली तर तिथं एक आहे ते मग ती साईडची सगळी तिथं होते.
मग तुमचे स्कूल म्हणजे स्कूल बस वगैरे असे होते काय असं अपडाऊन साठी?
नाही स्कूल बस पण होती आणि म्हणजे होती खरा आम्ही हन जायच. हो आपलं सायकलीन जायचो. सायकलीनाचेतो अशा म्हणज मैत्रिणी मैतिणी आम्ही सायकल घेऊन मारत हो ह.
माझी मैत्रिणी पण ती आउट ऑफ कंट्री ला असते. आ येऊन ती काहीतरी आठवडा दोन आठवड्या झाले असते. मग आल्यापासून भेटायचंय भेटायचंय करत होते.
बरं
आणि म्हणजे एक महिना राहणार आहे ती नुसता लगेच आणि परत जायचंय तिला. आ मग म्हणून मग कधी भेटायच अस त्या विषय चालू होता म्हणून मग आज भेट. कून येेऊ म्हणून गेलेलो मग
काय पण मैत्रिणीला भेटल्यानंतर जो भ मूड फ्रेश होतोय त्याच्यासारखा कशानही होत नाही. नाही नाही त्याच्यासारखा मूड दुसऱ्या कुठल्याही गोष्टी न फ्रेश होत नाही. काही खा प्या काही करा त्या जे फ्रेंडला भेट ण्यात आणि जे त्यांच्याशी आपण वेळ घालून येत अस. असत ना मजा खरंच केले छान असत ती
हो. आज म्हणजे तस रोज फोनवर बोलतोय आम्ही पण म आज अचानक असं भेटल्यानंतर असं वेगळेवेगळे ते निघले बोलण्यात गप्पा मारण्यात कधी वेळ गेयला कळालाच नाही.
असं वाटतय की अरे कशाला आम्ही लग्न करून आता पुढे आलो.
हा असं हाच हाच विषय चालू होताो आमचा.
नाही नाही खरच म्हणजे ना खूप म्हणजे काय असत. नाही त्या दिवस आणि आपलं त्यावेळेच जगच वेगळा असते.
म्हणजे आमच्या शाळा. आम्ही म्हणजे बस स्टँड वरती एकत्र येत असताना आजता ठीक. नी म्हणजे परत गेलेलो. पण असं वाटलंच मी आम्हाना म्हणजे त्यावेेळेला कस वेगळं वातावरण होत. तर त्यावे म्हणजे जरा आ ती पण मुलग्याला घेऊन आलेली मी पण घेऊन गेलेलो. मग त्यामुळे असं म्हणजे अ त्यावेेळेला कसं फील येत होत आमचा आम्ही चेष्टा मस्करी करायचो तसं काही वाटलं नाही आत आप आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत भेटलो असं वाटायलत
आणि थोड्या मॅचवरवरलेले हो. थोड्या मॅच्युअर झालेले असत सगळ्या गोष्टी आता सगळ्या असं जगात सगळं ते शिकलेले असतात सग
होय होय.
मग खूप चेंजेस होतात खरं आपलं जे अल्लडपणा असतो. ते त सग्या गेलेला नतो आणि सगळ्या मुली आता सगळ्या ह्याच्यात असतात.
मीना साध बस जरी आली तरी त्याच काहीतरी टंगळ म्हणजे असं चेष्टा वगैरे करायची.
हम्
आणि म्हणजे साधी बस किंवा असं समोर माणसं जरी गेला तरी तू असं करतोय ही अशी करत्या.